मग
हॅलो
बोला मॅडम
आवाज येते का सर
हो, हो यालान बोला ना
झाल चाय वगैरे
चाय वगैरे नाही झाला अजून
मग जेवण झालं का हो आत्ताच झालं आमचं नेमका चायपाणी झालं तुमचं काय अजून झालं नाही
अजून करायचं आहे ना आमचं
हो का
हम
मग जेवण वगैरे झालं का?
नाही जेवण बी नाही झाल
हम्म कशीये तब्येत
तब्येत वगैरे बरी आहे
बरी आहे का
चल तिकडे
नाही पाऊस वगैरे काही नाही परवाच्या दिवशी होता थोडा, थोडा आज काहीच नाही वातावरण क्लिअर आहेत. तुमच्याकडे आहे का?
तेच आहे आमच्या इकडे वातावरण क्लिअर आहे सकाळी पडणार होता पण नाही पडला
हो का आभाळ वगैरे होतं? आभाळ वगैरे होतं का?
हो ना दवाखान्यात गेलते का तुम्ही
हो गेलो होतो
अच्छा. पेशंट होते का मग?
भरपूर आज खूप सारे पेशंट होते. रोज पेशंट राहायला लागले खूप पेशंट येले मगे ब द अमदी पावसाच्या दोन, तीन दिवस नव्हते पण आता कंटिन्यू पेशंट आहे काल पण भरपूर होते आज पण भरपूर आहेत भरपूर आहे तो वरती खाली ओटी मंदी पण नॉर्मल ओटी ओपीडी ह आयपीडी, ओपीडी सर्वच
दिवसाला किती पे पेशंट हँडल करत असता मग तुम्ही
जेवढे हले तेवढे
हो का
पन्नास, साठ भी येत्यात आय पीडीला कधी कधी पाच, सात बी असतात
डॉक्टर लोकांचा बिझनेस चांगला आहे, मग
खूप जास्त खूप चांगलं आहे खूप इथे दहा पेशट आलेत, त्याला तीन चार हजार येतात.
अच्छा मग तुम्ही एम बीबी एस कुठुून केलेलं आहे
एमबीबीएस नाही केलं आम्ही
हम्म का झालं नाही, तुमचं मग. हॅलो
हॅलो
आवाज येत आहे का मॅडम?
क्लिअर येतोय
ह कुठून केलं म्हटलं तुम्ही, एम बीबीएस.
एमबीबीएस नाही मी जेएनएम केलंय
जेएनएम आहे का? अच्छा म्हणलं एवढेले पेशंट हँडल करायला म्हटलं काही एमबीबीएस आहेत की काय
एमबीबीएस डॉक्टर नसतात करत एवढ्यालॆ पेशंट नर्सेस करत असतात
अच्छा!
हम.
पुढे करायचं का मग एमबीपीएस
हो करायचं ना माझे स लग्न पाहू माझे भाऊजी म्हणता शिक तर शिकायचं
हो का
हा सपोटिव्ह आहेत ना हे पण माझ्या भाऊजींनाच शिक करू आता म्हणतात माझी वीस
वय काय भाऊजीच्या हातात आहे का म्हटलं कमी होण्याचं
भाऊजीच्या हातात तर वय कमी होण्याच नाही आहे पण माझे वय पण नाही ना मी वीस वर्षाचीच आहे आता जीएनएम को कमप्लीट झालं करू शकते मी एमबीबीएस
अच्छा वीसचेच आहेत का तुम्ही
हम्म
डेट नका बदलत जाऊ
तर तुम्हाला कसं काय? माहित मी सव्वीसची आहे का वीसची आहे मी वीसचीच आहे मला माहिती आहे.
हो का
वीस वर्षच एज आहे माझी तुमची किती आहे चाळीस प चाळीस पंचेचाळीस आहे का आवाज पण वाटते
हाय पंच्याऐशी
हो का मंग हो आवाजप म्हणजे असं चाळीस पंचाळीस पर्यंत वाटताय
आमचे मिसेस जे आहेत त्या आमच्या काळजी घेतात ना जास्त
अच्छा म्हणून का, मॅरेड आहे तुम्ही?
पियाला वगैरे हो
हम.
चांगल देतात ते, वेळेवर दूध वगैरे.
बापरे खूप सोय मग तूमची
हो सायकाळी काही पायदाबून, देतात.
एवढी काळजी घेतात का हे खूप झालं आता वाटत नाही
एकदिवस रेकॉर्डिंग करून देतो, तुम्हाला मी.
अच्छा देत असतील गडे, काय माहिती?
तुमच्या बोलण्यावरून मी आताच
हम्म
शिक्षण डिपार्टमेंट ऐज्यूकेशन डिपार्टमेंटला
अच्छा!
हम् टीचर, टीचर
चांगल आहे.
तुमच्या बोलण्या वरून असं वाटते, तुम्हाला चष्मा आहे वाटे लागलेला.
नाही नाही नाहीये, !
चष्मा नाही आहे का?
नाहीय.
चांगली गोष्ट आहे, मछया खाता वाटते जास्त मासोळे.
नाही खात मी, मी व्हेजिटेरियन आहे.
हो का
हम्म. तुम्ही खाता का? तुम्ही पहिले मच्छीचंच नाव घेतलं, याचा अर्थ तुम्हाला खूप आवडते.
खूप खूप आवडते.
हम् बर.
जेृष झाला की चांगली नसते, ती दिलं होते एकस ते हो ना.
चांगली गोष्ट आहे ना
गरम आहे मिसेस खूप कॉपरेटिव्ह आहे, तशा गोष्टीसाठी.
अच्छा! खाण्यापिण्याच्या ना?
हो! बनवण्याचा लय नाद आहे, आमच्या मिसेसला.
अच्छा! चांगली गोष्ट आहे ना, बनवतात.
मला वाटते बहुतेक तुमचे मिस्टर कुठे बाहेर गेलेले, आहेत वाटते.
मी अनमॅरड आहे, सर अनमॅरड!
सव्वीस वर्ष वय झालं, तुमचं अनमॅरिड आहे! तुम्ही
विसाव्या वर्षी कोण लग्न करत, सर. तुमचा काय बालविवाह झाला काय?
नाही आमचं तर झालं होत, तेव्हाच!
अच्छा आहे विसाव्या वर्षी
हो!
तुम्ही कुठल्या जमान्यातले?
दोन हजार सवीस!
तुम्ही नाइन्टीज चे आहे का
हो
अच्छा नाइन्टीज मध्ये मग तसच होतं, बालविवाहच होता.
अच्छा तुमच्या यात कधी पन्नास वर्ष नव्हते का?
येस. नाही सर पंचवीस तरी ठीक ते ना पंचवीस अया सत्तावीस वगैरे
त्या सध्या तुम्ही विचा आहेत ना बरबर काय नाही टाईम आहे पन्नास होऊ द्या. पूर्ण मग, बघू
नाही नाही इतक्या लेट पण नको. नवाय त्या रेड पेन ने.
बाकी काय म्हणला घरचं वातावरण कसं आहे?
सर
मला असं कळलं की तुमचं तर लग्न झालं सध्या.
काय म्हणले?
तुमच्या तर लग्न झालं सध्या.
तुमच्या इथं का?
अ तुमच्या इकडं.
आमच्या इकडे लग्नं झालं तुम्हाला कसं काय माहितेय?
मी सांग होतो न ते.
हम्म.
हम्म.
झालं आमच्या इकडें पण.
हो का?
हम्म. टीव्ही बघतय का आवाज येतोय टीव्हीचा.
नाही फोन आला होता म मिशेस
अक्षदाला निश्चित ला फोन आला होता
आम्ही टीव्ही नाही बघत ना मिसेस काय? दहावीचे पेपर देऊ सुरू आहे सध्यात.
. मिसेसची तुमच्या
हो एक विषय राहिला होता.
हो का
ते काढ ते अभ्यास सुरू होता ऑनलाईन क्लासेस चा ना. त्याच्यासाठी
हम्म घरचे कशे आहेत तुमच्या?
घरचे मस्त आहे मॅडम.
हो का?
हां.
मग आज काय स्पेशल आहे का सर?
कस खाण्यासाठी म्हणताय का?
हो खाण्यासाठीच काय? स्पेशल आहे का मग
स्पेशल आता आमचे मिसेस ने काही प्लॅनिंग केलं नाही.
अच्छा
आमच्या मेसेस खूप फास्ट आहेत. वेळेवर प्लॅन करतात
खूहो होका मेसेज खूप चांगल्या वाटत मिसेज मिसेज बार बार करता.
हो हो खूपच.
अच्छा
हम्म.
चांगली गोष्ट आहे.
नशीब लागतं.
हो नशीब लागतं बरोबर आहे. चांगले मिसेस मिळायला पण नशीब लागतं.
हो
हम्म. मग मुलं वगैरे आहेत का?
मुलं नाही मुलीच आहेता तीन.
तीन तीन आहे हा.
पुणा.
हो का? किती किती वर्षाचे आहेत?
एक दोन वर्षाची हाय, एक पाच वर्षाची आणि एक तीन वर्षाची.
अच्छा. सगळ्यात छोटी दोन वर्षाची आहे का?
सगळ्यात छोटी एक वर्षाची.
अं आताच तर दोन वर्षाची बनले.
एक वर्षाची, तीन वर्षाची आणि पाच वर्षाची.
दोन वर्षाची, तीन वर्षाची आणि पाच वर्षाची म्हणले.
हो ना आमच्या मुली आहेत ना, तर आम्हाला माहित आहे ना ते.
अच्छा हो सर तुम्ही बोलले तसे म्हणून मी म्हंटल ठीक आहे ना.
हम्म.
काय प्रॉब्लेम असू देत. तीन तीन छान आहेत.
दिदी
हम्म. काय बनवायला तुमच्या मिसेस मग?
मिसेस आमच्या कॉपी कराय लागल्या.
कोणाची?
कॉफी पिण्याची
अच्छा सॉरी, म्हटलं काय कॉफी करायला लागलं.
नाही नाही.
सर मला ना कॉफी करायला लागल.
हम्म. कॉफी करण चालू हाय हो तेच.
हा हा.
हम्म.
ठीक आहे सर, तुम्हाला बोलून चांगलं वाटलं.
चांगलं वाटलं?
नाही नाही बोलून चांगलं वाटलं सर.
तुम्ही कार्या कार्यामध्ये फर्स्ट टाइम आले का तुम्ही?
हो कार्यामध्ये फर्स्ट टाईम आले.
का बर?
तुम्ही याच्या आधी पण केलंय का?
हो कार्या तुला माहित आहे ना?
अच्छा.
हम्म.
नाही मी फर्स्ट टाइमच करते.
ठीक आहे ठीक आहे.
हम्म. तब्येत वगैरे चांगली आहे तुमची?
हो तब्येत वगैरे खूप मस्त.
हो का? मग करा जेवण वगैरे बोलू परत. हम्म ठीक आहे.
हम्म बाय बाय.
तुमच्या मिसेसला पण बाय म्हणा.
हो बोलतोय. सध्या बिझी आहे ती. हम्म. ते सॉफ्टवेअर बनवते मीस आमची.
होका कशाचे? हा हा अच्छा.
हम्म हो
मोबाईलवरचे सॉफ्टवेअर वगैरे बनवते म्हटलं.
हो ना.
इज वे
ठेवू का?
हो सर.
ठीक आहे चला.
तत्पर.